हा बोल ना. हॅलो! आवाज येतोय का? हॅलो! हँ हा आवाज आवाज.
हॅलो!
थोडी रेंज मध्ये जा ना.
आवाज आहे का?
हा आत्ता आला बोल.
हा आवाज येत नव्हता का? हा येतोय का आवाज.
माझा तुला येतोय का बघ तुझा येतोय. तुझा आवाज येतोय. हा हा.
येतोय बोला झाला स्वयंपाक?
हो, आता जस्ट.
हो काय बनव
आत्ताच का झालं चिकन बनवले का? चिकन चिकन
हा हा हा
भाजीलाच काय नाहीये ना
होय मला आमचं पण तेच झालंय मी पण मणीला म्हंटलं अंडी आणा
होन चिकन बनवलय अडं ना अंड मागे
हम् काय करायच तेच चालय स्वयपांंक पण म्हटलं थोडा स्वयपांक करते ब्लाऊज शिवा वामून बसल्या. ह्
होेय
आता उद्या जरा तिकडे जाऊन येते ते गार्मेंटवालेनी बोलवलय
बोलूला का?
बोलवले बघते आता काय म्हणते कसं कसं कामाचं काय?
बघ पण ते कस आहे ग ते ते डिझाईनच कस होतय. डिझाईनचं कसं होतय डिझाईन खूप बारीक आहे ना गं
हम्म
का डोळ्याला खूप प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा तिला म्हणायचं शिवायचं असेल तर ते म्हणाव.
ति तर्र तिला पाहिजे ना तिथे तिचं काय तिची एक तब्येत पण साध्य देत नाही त्या तिथं ते ते मैत्रिणीच्या मुळ बघू म्हंटली ती या म्हण उद्या आहो ते मोठीे त सत्याऐंशी ह शहाऐंशीच आहे काहीतरी शहाऐंशीचे आहे. मजा आहे. एकोणचाळीस चाळीस आहे हम्म
च ठीक
हो मग ते तिला कसं आलसर प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे ज तब्येततीची बग साथ देत नाही बघू आता उद्या म्हंटली या म्हणून आहे असेल काम तर बरंच होईल काहीतरी आपलं तेवढंच हा भेटलं तिचं तर तिचां आं
लाईट आहे
आहे मग ते काम भेटलं रेग्युलर कि मग मी नाही ब्लाज छ नाहीजत पडणार ना मग एक तर एकच करायचं
हो ते करायच ब्लाउज ला एवढे शंभर आणि दीडशे रुपये द्याय लागल त राहून दे
तेच ना अ सगळीकडे शिलाई वाढली आहेता माझ्या ती पुसे सावळीची मैत्रिणीचा पण फोन आलेला ना तर ती पण सांगत होती म्हट आमच्या इकडे पण शिलाई वाढल्यात आता
मी पण ते ब्लाऊज शिवायला टाकू दे नाही तर न टाकू दे शंभर रुपये पैशीिलाय का येणार आहे मी पण
नाही तेच की ती पण तेच मला सांगत होते म्हंटले इकडं सगळ आमच्याकडे शिलाय खूप वाढल्यात म्हटले आणि पिको फॉल पण वाढलाय सत्तर रुपये झालेय पिको फॉल
हम्म
पुसे सावळीत
बघा आ पुूस साळी ते म्हणलं
आणि ती तर राहते कशी ती तर राहते कुठे म्हणजे प्रॉपर पोसेस आवडीत नाहीये असं बाजूला गाव आहे गावात राहते ते
बरोबर नाही मी पण काय करते मी पण काय करते तेप्प प्रिन्सेस कडे आणि ते सगळ रिमून ठेवते
आम्ही पण म्हटलं की ते तुम्हाला मी पाठवले ना आर केे गार्मेंटच म्हटलं तिथं जाऊन भेटून यायचं म्हणून पण हे ती मैत्रिणी म्हटले आपण जाऊन भेट ूनरा पण हे घरात नाही ना आपल्या लायचं ते कसं साडे नऊ सकाळी टायमिंग आहे त्यांचा म्हणजे घरातून मला नऊला तर गेलं पाहिजे सव्वा नऊला
हो पण ते बघ ना पेमेंटच कसं काय आणि टायमिंग किती आहे बघ पुढचा
आणि यायचा पण टाइम सहा काहीतरी साडेसहा पर्यंत आहे
नाही गो तुला लोडला
केस
तुला कसं आहे तुला घरातन मग ते रख रख सारखं कुत्र्या सारखं आपलं काम करायला का आपलं
कामच नाही हो काय घरातल्या किर कामाचं पण नाही काय पण घरातल्या किरकिरी नको वाटतं एकतर बाहेर जायचं म्हटलं की ह
हो का
ते काही व नाही पटणार घरात मग एवढा टाइम नाही तर ती मला म्हटलेली आपण जाऊया भेटून येऊया तिथं फोन नको करायला
माझ्या मते कस आहे बघून या आणि ट्रायल साठी काय देत असेल तर बघा म्हणायचं आमची फिनिशिंग चांगली आम्ही किले ल आहे मण क तिटे थोरात मॅडमकडे होत म्हणातो मी जॉबला देते
पण ते जेन्स आहे ना म्हणजे ते स्पोर्ट लाचे मुलांचे नाही का ते स्पोर्टचे ड्रेस वगैरे असतात ना म्हणजे स्कूलच्या मुलांचे स्पोर्ट डे वगैरे कशा असतात ते अस येते त्याच येत मग तिकणी येत नाहीत ना आपल्याला ते अगोदर तिथं तिथंच जावं लागणार ट्रेनिंगला
मग बघायचं त्यांना विचारायचं किती दिवस ट्रेनिंग द्या म्हणायचं नंतर बल्क नं द्या म्हणायचं तुपेरी करा विचरून तरी बघा ग
हम्म तेच की म्हटलं होतं जायचं होय दवे पोळ्यांला म्हटल्याला जायचं म्हणून पण आता ही बोलली ना या उद्या आता हिच्याकडे जरा जाऊन येते उद्या हि काय काय बोलते बघू उद्या
हा तस का आधी इतर गेम म्हणणं आहे ून थोडंस कसं आहे ह्यांच्यासोबत फीलल्ड म पडलं ना तर की पुढे पुढ आपली ओळख झाली ना कि मग काही नाही नाही सहकार्य केले तरी चालत तसं आपल्यालासं वाटत ना
हम्म आणि आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये डीज आहेत पण आता आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे नाहीत ना म्हणजे आपण त्याच्यात नसल्यामुळे हिच्या तोंडातून आपल्याला ऐकाय मिळते मग समजा एखादी लेडीज ओळखीची झाली की मग तिकडे पण आपल्याला जाता येईल ना मग. आहे तिथं.
बघाय.
कंपनीमध्ये त्या दिवशी गेले होते ना ते, तर तिथं पण आहेत भरपूर लेडीज.
कोण गेला होत.
ते एक समोरची त्या येत त्या्या गेल्या होत्या बघायलाच विचारा कामाचं. तर,
काय
आहेत. भरपूर लेडीज आहेत कंपनीत. तिथे कंपनीत पण काय करतात, आहो! कंपनीत पण कसं आहे आता मला कस माझा आरीवर्क झालंय. मी जर समजा सांगितलं त्यांना मला माझा आरीवर्क झालंय. तर ते मला म्हणताात मग तुम्ही आम्हाला एक दोन पीस इथं करून दाखवा. पण आता जर, तुमचं जर नसेल तर मग ते कुठं हात शिलायला, कुठं बटन लावायला.
हम्!
असं देतात. हात शिलाईला पण खूप बायकय आहे तिथं. चेकिंगला. टेप नि मा सगळी म्हणजे चेक करायचं जे शिवून लॉट आलाय तो,
हा ते गार्मेंट मध्ये तसंच असतं मी रुमाल करायला होतं ना इथे. तेव ते रुमालाची तुला सांगते बघ, अ रुणालाचे गोठ मारून झालं ना साईडचा. तो एका लाईनीत पाहिजे.
हा.
तो पटापटापटा शिवला की नाही मग खाली पडतात ना जॉईंट पटापटा. तुकडे ते कटिंगचे, हा ते कापणारे वेगळे आता आम्ही कापायला होतो मी. कापणारे वेगळे, शिवणारे वेगळे, आणि ते जॉईंटचे जे पडलेले आहेत ना! त्याचे द दाखा कापायला वेगळे, घडी मारायला वेगळे,
हां.
असं होतं त सगळं.
हो तिथं ते प्राजक्ताची इथं पण आहे ना रुमालाची कंपनी. म्हणजे ती अमोलच्या घराची तिथंच आहे. मग ती पण घेत होती ना सुरवात तिला थोडं थोडे दिवस घेतलं तिने, पण ती म ती पण म्हटली म्हटली अगो ते घड्या वगैरे व्यवस्थितच कोपरे सगळे आले पाहिजे.
हो हो नेत्रेतात ते लोक कटोकट,
नाही घेतलं. परत ते बंद केलं तिने पण.
अगदी कटो कट पाहिजे ना त्यांना.
कटोकट पाहिजे हो, आणि म्हणजली पॅकिंगला पणलय करतात ते, त्याच्या म म तिने थोडे दिवसच केलं. परत बंद आणि काहीतरी पैसे पण कमी आहेत त्याला. सरवर असतात. डझन वर असत.
आणि हा तुला खरं सांगू का?
हम्म.
माझी मांडी घालून न खाली बसून बसून गुडघा दुकतो त्याून ते अजून दुकतो.
होय ना!
हो, एकसारखं आणि अर्धा तास ट
हम्म तेच. म ते नाही तिने पण थोडं एक एक दोनदाास घेतलं परत बंद केलं ती म्हटली नाही. ते एकदम व्यवस्थित कानेकोपरे सगळे म्हणजे घड्या वगैरे ठेवतानी
ह
एवढं नाही होत ना प्रॉपर आपल्याकडनं आपल्याकडे का नाहीय जास्त काम मुंबई पुण्यात भरपूर काम आहेत.
उपयक्
सांगलीला पण आहेत. घरी बसून खूप कामामध्ये ते पेन्सिल खडू वगैरे असतात ना. ते बॉक्स पॅकिंग मुलांच्या शाळेचे ड्रॉइंगचे ते बॉक्स पॅकिंग करायचे. े हे चांगलेत भरपूर आहे. काहीतरी पाहिजे. आता हेच उद्या बघू ऐकूून तिचं म्हणणं उद्या ऐकून घेते पहिले ही काय म्हणतेय ते मग आपलं बघायचं मग तिचं पहिलं ऐकून घ्यायचं ती कसं म्हणते काय? काय? काता ति तर मैत्रिणी मला म्हणत होती. की तिला गरज आहे का तर तिचं आणि तिच्या मैत्रिणीच प्लॅन चाललाय. ना कि स्वतः शोरूम चालू करायचा त्याच्यामुळे ती म्हणतीय की मला गरज आहे. पण गरज आहे तर तसं काम पण तिने दिलं पाहिजे ना हातात काम असेल तरच आपल्याला पैसे भेटणार आहेत फुकुट कोण ब देणार आपल्याला
अ
हा तेच ना हातात रेग्युलर जर काम असेल तरच पैसे भेटतील ना पण असं कोण पैसे देणार आपल्याला
श करत नंतर कामाला किव त्याचे पैसे चारज होतं अस ना
बघू आता काय म्हणतेय ती माझ्या तर मते हा ना माझ्या तर म ते म्हणजे ती जसं म्हणतेय ना फिनिशिंगच कि कसं पाहिजे तसं ते तर आपल्याला जमतच आहे असं माझं तर मत आहे पण आता तिला आणि वेगळं कसं करायच अहमेद कारण शिला तर आपली प्रॉपर आहेच एक लाईन
हा
हम्म हम अजून कसलं वगळं पाहिजे ना आपण ते शोल्डर ऍडव्हान्स मध्ये शोल्डर जोडतो तुम्हाला माहिती आहे ना ऍडव्हान्स शोल्डर जोडायचं जोडलेय का तस कधी डव्हान्स डव्हान्स मध्ये शोल्डर
ह
नाही माहिित आहे आता ते ड्रेस हं
एका शोल्डर थोड कमी जात होता पुे आलेला अस थ
ते असं ऍडव्हान्स शोल्डर जोडलेलं असतं ना ते असं फोड पट्टी काढून त्यात घालून म्हणजे असं तस ड्रेसला जोडतोच आम्ही त्याच्या ते पण पद्धत माहिती हम्म ते पण पद्धत माहित आहे मग अजून हिला कसलं वेगळं पाहिजे काय माहित आणि ते कसं ते त्यांच्या दृष्टीने विचार करतात म्हणजे त्यांच्या नजरेनं ते त्यांना चालायला लागतात